हां बोला ना बोला, नमस्ते.
हो झालं बघा, तुमचं?
हो झाले तेच फ्री होते, एक कॉल झाला माझा. तुमचा येत होता तेव्हा एक कॉल चालूच होता. म्हणून म्हटलं हा कॉल झाल्याच्यानंतर तुम्हाला करू कॉल. असं तेवढ्यात तुमचाच मेसेज आला, म्हणलं चला करूया. चाल तुम्ही करा अगोदर नं तर मग पाच दहा मिनिटांनी मी करन असं करूया. हं माझे आहेत अजून मला वाटते माझे
मॅडम हे पर्सनल इथं नाही बोलायचं.
ठीक ठीक हे ओके चालंल चालंल बोलूया चला. हम्म. काय मग तुमच्या इकड गुरु क्लायमेट आता कालपासून तून पाऊस उघडलेला आहे.
हम्म हम्म.
हं आता खूप पाऊस होता खूप, मला वाटतंय आता आमच्या इथे कोयना डॅम पण मला वाटतंय पाच पीएमसी होतं फक्त, आता आता पन्नास पण दोन टी एम सी झालंय एवढ्या चार पाच दिवसाच्या पावसात.
अरे बापरे, आमच्या इथे असं उन्हाची गरमी कशी आहे आजचं तस आहे बघा माहोल आहे थोडीफार ऊन पडलेला आहे आमच्याकडे. पाऊस तर काय असं म्हणावा तितका झालेला नाहीये. पण आहे आज व्यवस्थित आहे क्लायमेट वगैरे तुमच्या इथे थंड वगैरे अस
थंड वगैरे नाही आता, गरम होतंय कालपासून. कालपासून ऊर हो ऊनच पडलेय ना कालपासून त्याच्यामुळ हम्म. आला आमच्या तिथं महाबळेश्वर प्रतापगड वगैरे आम्हाला म्हणजे बघण्यासारखं आहे किंवा कास पटार वगैरे आहे. बघा खूप छान ह्या दिवसात कस सगळे फुलांचे फुलझाडी. खूप आहे ना तिकडं, प्रत्येक प्रकारचे फुलं वगैरे तुम्हाला कास पटारला बघायला भेटतील.
अं उन्हाळ्यात सुद्धा तुमच्याकडं टेम्परेचर किती असतं मॅडम तिकडचं?
आमच्या इकडं पस्तीस छ डीग्री सेल्सिअस असतं जास् हा मग खूप असतं तुमच्या इकडं, हम्म.
आणि लोकं तेव्हाचा अक्कलकोट, पंढरपूर, तुळजापूर ह्या देवदर्शनाला निघालेले असतात. अशी अशी एवढी तुफान गर्दी असते ना तिथं विचारायचंच नाही मग, आता पंढरपूरची आषाढी एकादशी येतेय. त्यात तिथे जर त्या चंद्रभागा नदीमध्ये जर पाणी जर भरपूर आ आलं तिथं, तर मग आषाढी एकादशीच पण काय आहे म्हणजे तिथंवर लोकं तिथंवर जाणं गरजेचं आहे ना, पण ते पोचू शकणार नाहीत एवढं पाणी येईल.
तीन दिवसामध्ये पण बघितलं की आळंदीचा पुल सुद्धा तो पूर्ण खसलेला होता, पूर्ण पाण्याखाली होता.
खाली आहे हो हो हो. देऊळ सुद्धा पाण्याखाली आहे.
देहू पण पाण्याखाली आहे. परत देहूला पण आम्ही गेलो होतो ना त्याच्यामध्ये हो खूप पाण्यामध्ये आता म्हणजे स्टेटस वगैरे ठेवतात ना. पूर्ण पुण्याचे लोकल तेव्हा बघितलं होतं मी. आ आमच्या इथं इथ नदीला नाहीये एवढं पाणी आता आमच्या इकडं कोयना रिवर्ह पडते ना क्रश ना कोयना आणि कराडामध्ये कृष्णा कोयनेचा संगम आहे आमच्या इथं. कराडला तो पण बघण्यासारखं आहे. सनसेट पॉईंट वगैरे पण आहे आणि महाबळेश्वरला पण आहे खूप छान. बघण्यासारखं त्याच्यामुळे म्हणजे उन्हाळ्यात सुट्ट्यांमध्येच येतात लोक. आत आता पाऊस आहे तेवढं कोण महाबळेश्वरला जात नाही, कारण थंड हवेवीचं ठिकाण आहे ना ते.
हो हो हो हा हो. हम्म हम्म हम्म. आमच्या इथे तर तुळजापूर हे देव देव म्हणजे देवस्थान असल्यासारखं झालंय. आ अक्कलकोट, पंढरपूर, ‌ तुळजापूर ह्या सगळ्या गाणगापूर हे सगळे हो हो सगळ्या गोष्टी इथून जवळ आहेत आणि लोकं उन्हाळ्यात सुट्टीत तर येतातच, पण कंटिन्यू जर तीन चार सुट्या सलग असतील, तरी सुद्धा तिथे गर्दी असते. अक्कलकोटला तर नेहमी नेहमी गर्दी तुळजापूरला नेहमी गर्दी.
आणि ज्यांचं कुलदैवत आहे
हो हो ते लोक तर येणारच कंपल्सरी येतात ते. कार-कारण त्यांना टाईम भेटत नाही त्या लोकांना, सुट्ट्या असतात मुलांच्या, त्यांच्या ऑफिसच्या सुट्ट्या असतात. एवढी गर्दी आहे ना आता तिथे फुल म्हणजे गर्दी चालूच असते. उन्हाळ्यात तर काय विचारयचं हे सो
होय, हम्म हम्म तेच. आमच्या इथे पण पालीचा खंडोबा म्हणून आहे, आमचं ते कुलदैवतच आहे. इथे पण खूप गर्दी असते पौर्णिमेला जरी तुम्ही आत्ता गेला ना आधीमध्ये जरी. खूप म्हणजे खूप असं रांगेतच रांगेतूनच दर्शन होतं. असं डायरेक्टली दर्शन होत नाही, नाहीतर पुन्हाही राहतं मुख दर्शन वगैरे घेऊन यावं लागतं अस अस खूप गर्दी आहे खूप. आणि आता जेजुरीला पण खूप पाऊस तर खूप चालू आहे, आता गेलेले दर्शनाला लोक अडकलेत. तिथं.
अरे बापरे, ‌मग त्यांना बाहेर काढायची सोय वगैरे.
हा असं हा असते असते असते सोय वगैरे. ते कसं आहे आप- प्ले भाग हे असतील ना, पोलीस फोर्स असते ना, ते आपले काढ तर त्यांना साईडला किंवा त्यांच्या गाड्या असतात, ते गाड्यापर्यंत आणून सोडण्याचं काम त्यांचं असतंय रस्त्यावरती. जिथं पाणी तिथंपर्यंत आणून सोडता आणि मग तिथून येतात ते भ-भक्त मंडळी.
हम्म हम्म. आमच्या इथे तर अक्कलकोटला जेवण फ्रीच आहे. पंढरपूरमध्ये पण जेवण फ्री आहे, त्यामुळे लोकांना काही जास्त टेन्शन नाहीये. फक्त जायची दर्शन असं दर्शन करायचं, जेवायचं आणि मस्त निघायचं.
हो आणि आता इथं तर तुळजापूरला पण तशी सोय आहे ना, की बाबानो आपण आपल्या एक घरून डाळ, गुळ वगैरे दिला तर ते पुजारी लोक क वगैरे बनवून देतात ना आपल्याला हो, हो ती पण सोय हा ना म्हणजे कसं आपले लोकं किती जरी असली ना, तरी ते लोक बनवून देवीला नैवेद्य पण देतात आणि आपण तिथून जेवण वगैरे पण करून येऊ शकतो.
हो हो हो.
ते पण छान आहे सोयी तिथं तुळजापूरमध्ये. आणि आता अक्कलकोटला तर तुम्ही बघ महाप्रसाद तर असतोच कंटिन्यू स्वामी समर्थांचा. नेहमी म्हणजे तिथं गेलेला अजिबात उपाशी कोणी येणारच
नाही नाही उपाशी येणारच नाही नाही नाही आणि आता तिथं सेवा पण चालू केल्यात. इकडं तिकडचे लोक येऊन सेवा कराय लागलेत. चांगल्या चांगल्या चांगले लोक येऊन तिथं सेवा करायला लागल्यात खरंच असे लोक मिडल क्लास किंवा जे गरीब असतात ते लोक नाही येत. तिथं आता जास्ती आहे, ‌ कारण त्यांना म्हणजे आज आणायचं ज आज आणायच आणि आजच खायचं असं चाललंय पण ति श्रीमंत लोकांकडे अस तर मग चला आपण सेवेसाठी एक दोन दोन तीन तीन दिवस ते येतायत सेवा करत्यात म्हणजे त्यांना असं इगो नाही त्या लोकांना की मी हे काम का करु नाही देवा देवा जे भक्त आहेत ना ते येतात सेवा
नाही हो आणि स्वामींची सेवा करत त्यांना असं म्हणजे असं इगो नसावाच माणसा स्वार्थीपणा नसां बगा आणि सेवा करताना आपण सांगू पण नाही कि मी एवढे केले न मी तेवढे केले आपल्या मनाचे इच्छेप्रमाणे आपण जाऊन तिथं करू शकतो. सेवा असं आणि स्वामींचं म्हणजे आमच्या इकडे खूप या दोन तीन वर्षात स्वामींचं खूप वाढलंय कोपरड्याला आहे. केंद्र आमच्या इथे आणि आम्ही जिथे राहतो ति तिथं पण आहे ना रस्त्यावरती दर गुरुवारी आरती वगैरे असते. मग आरतीला वगैरे जा जसे वेळेनुसार जातात लेडीज आपल्याला जसा वेळ असेल तसं. नाही तर मग घरीच सेवा प्रत्येकाचं इथे चालू आहे. कारण ते हे असतं ना आपलं स्वामीचरित्र.
ह ह हे साम स्वामींचे पादुके सुद्धा घेऊन जातात ना ते. भक्त लोक बोलवतात ना तर घेऊन जातात ते महाराज लोक वगैरे.
होय ना?
हो घेऊन जातात. दोन दोन तीन तीन दिवस तिथं स्टे करतात. पूजा अर्चा सगळं होतं बॉम्बेचे पुण्याचे जे लोक आहेत ना ते महाराजांना सांगतात ते पादुके घेऊन जाऊन तिथे पूजा वगैरे सगळे होत.
हो आणि हे पण पुस्तक पण आपण गुरुचरित्र वगैरे तिथं बसून ते आठ दिवसात कम्प्लीट करतात पारायण वगैरे ते पण चालू हाय.
अक्कलकोटमध्ये चालू असतात. खूप छान वाटत आणखीन बोला मॅडम.
आता आमच्या इथे पण जिथे केंद्र आहेत ना, त्या केंद्रात पण गुरुपौर्णिमेला म्हणा किंवा पौर्णिमेला किंवा अस रेग्यु गेल्या रविवारी किंवा महाशिवरात्री जेव्हा असते तेव्हा रुद्राभिषेक म्हणा किंवा श्री निलम ग्रंथ किंवा स्वामींची स्वामी चरित्र पारायण किंवा गुरुचरीत्र पारायण कंटिन्यूस पारायण नऊ दिवसाच चालू ठेवतात तिथं. गुरुपौर्णिमेच्या अगोदर पण आता चालू होईल बघा. गुरुपौर्णिमे दिवशी समाप्त करतात. ते मग तेव्हा महाप्रसाद वगैरे तेव्हा मग ओके जरा बस महाप्रसाद वगैरे की नाही सगळं असतंय आणि आपण कोणीही काही दान केलं तरी चालतंय. ते पण आपलं म्हणजे चांगल आहे.
आपल्यांना आपल्या हातून जेवढं होतं तेवढं करायचं आपण पण. असं आपण जाऊन करायच बोललं तर जमत नाहीये. पण आहे ते त्याच व्यक्तींना थोडंफार आपण मदत केलं की होऊन जात आपलं पण हो.
नशीब म्हणायचं ना?
ते तर आहेच. आणखीन काय? आण महाबळेश्वरच काय काय तुमचं आणखीन?
महाबळेश्वरच खूप छान आहे बघण्यासारखं सनसेट पॉईंट तर आहे आणि तिथे सुद्धा आ नदिचा संगम आहे. नदीचा कृष्णा कृष्णेचा आणि हे संगम आहे ते पण बघण्या सारखे हाय आणि आमच्यात अजून एक आहे बघण्यासारखं ते उलटा धबधबा. म्हणजेे असे धबधबे आपण बघतो ना, ते कस इकडं कआसपटआर हेला आहे बघा. अ सडावाघापूरला तिथं कसं होत पाणी खालून वरतीच तुम्हाला जाताना भेटेल दिसेल. वरून खाली नाही पडत आहे, खालून वरती. म्हणजे एवढे एवढे लोक तो बघायला जातात ना आता पावसाळ्यात, हो खूप खूप म्हणजे खूप हो आणि वेळेनुसार प्रत्येक जण जाऊन ते बघूनच येतं कारण अ हे एकदम बघण्यासारखं असतय ना ते. ती खालून वरती जातो असतो असं पण
उन्हाळात वगैरे नसतं.
नाही नाही उन्हाळ्यात वगैरे नसतं, पावसाळ्यात असतं. आता खूप गर्दी खूप गर्दी
चांगलंय चला. आणि गरीब लोकांचे जे तेे काय ते सेल करायला बसतात त्या लोकांचं पण काहीतरी भागुन जातं तेवढच. काय सेल वगैरे झालं तर, असतात ना तिथे जे ठेले वगैरे टाकलेले असतात. तर हा त्या लोकांच पण चालून जातं.
पेशंट आहे जरा जरा बस पाच मिनट. हम्म चालेल आणखीन काही नाही बघा आणखीन तेच सर्व आहे बघण्यासारखं आणि पालीचं पण एक मेन म्हणजे म एक महा महा वैशिष्ट्य म्हणजे कसं आहे तिथे एक जो दगड आहे ना म्हणजे असा की जेची इच्छा पूर्ण होणार असेल ना तो दगड उचलतो. पण ज्याची इच्छा पूर्ण होणार नसेल तर उचलत नाही असं एक आहे तित पालीम आणि मग ही तुळजाभव तुळजापुरला पण बघितले मी भवानी त्या मंदिरात पण आहे वाटते तिथे मागे आहे ना हा.
क व अ ती मूळ मूर्ती अ एक छोट अस छोट आहे बघा तुळजापूरमध्ये आणखीन एक मंदिर आहे तुळजापूरचं.
हा हा हा तिथं हा तिथं मी बघितले मी नाही मी आले होते गेल्याऑक्टोबरमध्ये तेव्हा मला ते काय म्हणले की हा दगड फिर- तो एका हाताने म्हणजे असं ज्याची जर इच्छा पूर्ण होणार असेल, तर मग आम्ही ट्राय केलेला सगळ्यांनी. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यांचे थोडे थोडे असे थोडसा असा तिरका झाल्यासारख हल्ल्यासारखा वाटत होता मग तो माणूस म्हणे हाया हललाय तुमचा म्हणे, तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. अस
हो भगवंताची इच्छा बघा, आता भगवंताची इच्छा. चला हो हो हो हो चलो चला चला बाय.